हॅलो.
हा ऐकु येतोय माझा आवाज?
हॅलो आवाज येत
हॅलो. हा येतोय कि, बोला की.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हा येतोय का आवाज?
हा येतोय की, माझा येतोय का आवाज?
मघाशी नव्हता येत, आत्ता यायला लागला. हा मगाशी येत नव्हता म्हटलं आता येत यायला लागला.
तुम्ही रेंज मध्ये या, तुमचा आवाज अडखळतोय.
ए. एल.
हॅलो.
ते मध्येच चा
हा हा काय चाललंय?
काय नाय बसले निवांत आता सगळं आवरून.
जेवणं आवरून बसलात? लवकर आवरलं. हॅलो.
हा म्हटलं कुठल्या विषयावर रूढी परंपरा त्यांच्यावर बोलूयात का?
हा चालतंय सांगा मला माहिती चालेल मला
हा म्हणजे
परंपरा रुढी पाळता वगैरे आम्ही अंधश्रद्धा मानत नाही असं कर ऐकलं असेल ना बऱ्याच वेळेला तो
हो ऐकलय की
हा आता त्याचं कसं असतंय की आता काही काही लोक म्हणतात आपल्याकड कुणी मेल करतर
हा हा बोला तुम्ही बोला मी ऐकतो रेंज हॅलो
ते मला रिस्पॉन्स नाही आला ना तर मला वाटत कट झालं का काय कॉल
नाही कसा रेंजचा प्रॉब्लेम आहे आता अ उन्हाळा आणि हे पावसाळ्याच जरा हे आहे ना त्यांच्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम आलाय. बोलत राहा मी ऐकतो कंटिन्यू करा म्हणजे कसं हे व्या भण हो हॅलो
कापुन आल्यानंतर अंघोळ करायची असं त्यांना त्या सगळ्या अंधश्रद्धा वाटत म्हणतात ना पण त्यांच्या त्याच्या मागे पण त्याच्या मागे पण सायन्स आहे. आता पहिलेच कसं होत की लाईट नव्हती घरामध्ये मग रात्रीची ना नख कापायला गेले तर जखम होणार ना त्यामुळं मग ते लोक काढायची नाही. किंवा आता प्रत्येक आपण बघतो सलून मध्ये वगैरे वेगवेगळे. सगळे हत्ते हे असतं प्रत्येकाला वेगळं ब्लेड वगैरे वापरतात आधी.
होय.
न्हाव्या सगळ्यांना एकाच हेनी दा केस दाडी करणार मग कसले जंतू कोणाला काही फोड्या असतील काही त्वचा रोग जरी आल. तरी म्हणतात की काय ते मेलंल माणूस मेल आणि कशासाठी अंघोळ कराय आपल्याकडे दवाखाने निघाले औषधं निघाली. अगोदर तर नव्हती मग तो माणूस कुठल्या रोगाने मेलाय कशाने जर समजा माणूस मेला की वगैरे असतील ते मेल्यावर सगळे बाहेर पडतात तर मग तेव्हा पण अंघोळ करण गरजेच होतं की, आणि आधी कसं असायचं ना बुटके असायचे घराचे दरवाजे वगैरे छोटे असायचे तर मग असं म्हणतात ना उंभऱ्यात उभं राहून शिंकायचं नाही कारण काय तिथे शिंकलं की फटकन वरती डोक्याला लागायचं
लागतं
जुन्या परंपरा आहेत की त्याच्या मग सायन्स आहे असं कुठल्या अंधश्रद्धा अशा तुझ्या लक्षात आल्यात का तुमच्या गावाला येथे ते सांगतात की असं करू नका तसं करू नका म्हणून
हं हं.
असा
छ.
आई वगैरे?
क काढू देत नाहीत संध्याकाळची. अ शनिवारची केस कापू देत
वगैरे सांगत करू नको तसं करू नको म्हणून.
हम्म हम्म. सांगते की.
हॅलो.
हॅलो. हा, सांगते की. रेंज मध्ये या तुम्ही. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा मी असं कुठलं सांगत, हा बोल ना.
हा, सांगते की. तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम आहे काय?
आ.
तुम्हाला प्रॉब्लेम आहे का मला प्रॉब्लेम आहे रेंजचा.
कनेक्ट केलाय मला फुल रेंज आहे हा.
मला पण रेंज आहे बोला कि.
मग का मी म्हणलं तेच की आई वगैरे असं कुठल्या जुन्या परंपरा सांगते का हे करू
हॅलो.
खरचं
मला व्हय, शनिवारची केस काप पू देत नाहीत, न नक्क कापू देत नाही अंदा संध्याकाळची. सातच्या बाहेर मुलींनी बाहेर पडायचं नाही.
हां.
सांगते की आमची आई. हॅलो हा बोला की. हॅलो.
हा बोल मला येतोय आवाज.
सातच्या बाहेर मुलींनी बाहेर पडायचं नाही.
हम्म.
सांगते आमची आई.
आणि अजून पिरियड्स वगैरे आल्यावर असं बाहेर बसवतात
होय. देवाऱ्यापशी तेन जायाचं नाही. आणि डोक्यावरन तिसरी, चौथी, पाचवी दिवशी आंघोळ करायची.
हा मग त्या आरामाची गरज असते मग काही काम वगैरे करायच नाही. बाहेरच बसू बसवून मग अशा बऱ्याचशा जुन्या जुन्या परंपरा आहेत त्याच्या मागे काहीतरी सायन्स आहे. पण आता आपण शिकलो की म्हणतो नाही. आम्ही असलं पाळत नाही, मग घरातलं करायचं कामावर जायचं, त्याच्यातून आप आपल्या शरीराची हानी होते ना?
होय होय.
असं होतय. दुसरी गोष्टी की जे आपण करू शकतो, किंवा उपवास असतील तर आपण कायम खातो आता आपण पण दिवस दिवसभर काम शरीराला विश्रांती पाहिजे असते तशी पोटाला पण विश्रांती पाहिजे ना पचन संस्थेला? मग उपवास धरण वगैरे असं म्हटलं तर ते अं अंधश्रद्धा म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे काही केलेलं आहे त्याच्यानुसार सगळं चालू असत त, पण उगंच हा जास्त शिकलेले लोक उगच आम्ही हे पाळत नाही, ते पाळत नाही, करून स्वतःलाच परत नुकसान करून घेतात.
बरोबर आहे.
म हे चुकीच आहे मुळात, म्हणजे त्याच्या मागच सायन्स आणि ते तेव्हा कसं शेतात आपण सकाळी पोटभर जेवन घ्यायचेत आता पण डॉक्टर तेच सांगतात की तुम्ही सकाळी भरपूर जेवा कारण की बारा वाजेपर्यंत आपली पचनशक्ती एकदम हाय असते आणि रात्रीच जेवायचंच नसतं, म्हणजे ब बोलतानाच बोलतात सकाळी राजासारखं जेवायचं, दुपारी प्रधानासारखं पण संध्याकाळी भिकार्यासारखं.
भिकाऱ्यासारख.
तर मग पण सायन्स होतं ना आपल्या शरीराचं.
होय बरोबर आहेे की.
त सगळ्यांना आंद म्हणजे जुन्या जुन्या गोष्टीच खूप चांगल्या होत्या जे पहिले बिना स हात सडीचे तांदूळ खात होते ऑर्गनिक, आता सगळं डॉ तर तेच खायला सांगतेत परत
होय होय बरोबर हाय.
तर म जुनी जीवन पद्धती होती तीच चांगली होती, कारण आपले आईवडील जितके स्ट्राग आहेत तितक आप पण नसतोय आपल्याला लगेच आजार पण येत आता.
बरोबर हाय की.
ते लोक जेवढे ओज कारण की तेंव्हाच खाणं, पिणं, हवामान सगळंच एकदम व्यवस्थित होतं.
आता तंत्रज्ञानामुळे सगळी फुड गेलेत ना त्याच्यामुळ कोणाचं आरोग्य पण धड नाही हाय, आणि कोण सुरळीत पण नाही हाय म्हणायचं.
कारण शारीरिक कष्ट होतच नाहीत ना अजिबात.
हा बरोबर हाय.
सगळं घरात.
मेन पॉईंट शारीरिक ची हालचाल व्हायला पाहिजे.
हा सगळं घरात बसून मिळतय, आता काही भाजी, दूध
हा बोला की. हॅलो.